डिझाइन
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा झोपल्यात काय?
आं हॅलो.
मला जॉबला काय
हा जखलो
हा गा लवकर बनू आले. कायची खाल्ली का काय वेळची खाल्ली? काय भाजी खाल्ली म.
खिचडी.
हा सोप होतं म . ह औषद्ध बी मारीते का?
नाही
हम्म निंदुनच काडित्या.
औषध अजूक मारला नी न निदानली ती आजूक.
नाही का मी ति त्या काय आवशक मारीत्या म्हणलं मग निंदी का आवशक मारीत.
मग आता निंद आहे काही निंदच आहे ना.
हा आम्हाला मदत करा मी .
त्याश तर मार किती मोठी अद्रेक हे ना.
हम्म आम्हाला मदद
हा. आ हा तुम्हाला मदत करू आम्हाला मदत करा.
हा मायटला मुठी बांधलं म्हणलं मायरले
अ उद्यापासून बधाच ये ना.
हा हा का बाय?
हा बरी तांपटी
बया आहे काय म्हणाला घरीच बांधुरा घरच्या घरी. आमचेवरी आमचे बरे एक लाहानदना चालू आहे काही राहिले अ जस आलं तसं जव्हा टाइम भेटला तेव्हा बांधरल आम्ही हा.
हाव ना जव्हा टाइम भेटला तवास ना मग आमचं तसच काही तिकडे मयात जायचं कधी इड इड बांधाची कधी.
नाही न वय साहेबने ते टाकायच्या पडेला त्या मग काय कोणी इकडं कोणी तिकडं कुठं जमत हो ते.
नाही जमत ना मग.
याबच आहे सोबत जास लागतं कामं इतके आलेस सर्व निंदलालो गोबी सरूप लावयला येईन.
मग आमचं बी लावली, गोबीस रुपये आणत. चे आम्हाला दे लावलं नाही अजून.
नाहीय म्हणजे घष्टाके काही लावून काही राहायला लावाचं. आणि ते प याच्यावर काय लावेले हा ती मलचिंग बांगेल त्याच्यात काय लावेले.
म काही नाही लावीडो त्याच्यात काकड्या लावायच्या होत्या.
हा मी तरी म्हणलो बाई आहे ना काही नाहीसत गवतासाठीच मलचीन पहिंगली काय करण म्हणलं.
नाही हो गाते मग काकडया लावायच्या ते पण पाणी नव्हतं आपल्याला त्याच्यामुळं मग कुठं राहिलेच ते.
हा.
तेरवून तेरवून दिलं मग आता लऊ म्हणलं काकडे बी.
सारेच सारे जमले होऊन जातं किती मोठं काम.
कटला कारे फोन आ
हा म्हटलं सारे सारे असले का काम किती मोठं होतं.
हावू ना मग आम्ही काल, परवा दिवशी आलतो बाई मळ्यामधी. मिरच्या तोड्या दर्श
हा का बाजारला.
हम्.
मला बाजारला तोडलं तेन
हाव ना बाजारला हा. हा चांगला आहे ना.
चांगलंय हा का?
हाव ना चांगल आहे ना.
आम्ही का आलतो गिलके तोडले जर शिक ताबडतोब आलो आणि आज जर शिकतो मुळे लावले.
मुले लावलेत तुम्ही.
हा एकदीडला आला आणि घरी आलो पाऊस असच लय चालू आता ना.
हा.
आणि ऑनलाईन बोर होऊन जातो माणूस.
वल्यातले बोर होत.
मग कोरड्याच वल्ल्याच मोठ
फरक पडतो ना.
आणि ते गंदनाला कोण जाता ताई हो ना.
हाव ना आणि चिडचिड चिडचिड चालूच आहे ना ती. हा कालच्या धरून दोन तीन दिवसां तेच का चालू आहे ना.
काम होईना धंदा होईना.
हा हा कुशल करतच बसाच.
हा तेचे ना जरशी का आला क बसा आणि बाय असल- लय अवघड जो शिकदाट नाही नाही चला चला चला चला चला चला...
हा म तर सत्रातच ना.
आणि घरचा माणूस कसं जशी खेच करत जाऊ द्या पैकी ती कालं घेऊ करून पटकन होऊ मोकळा.
हा.
सुतईचेले ला आवाडले ना.
कशाची ओ?
सुतईचे
सुतळी आता ते सुतळीनी बांधरवली ते काय म्हणजे त्यानाच बांधर.
त्या द्वरे द्वरे.
द्वारेन हा.
बाई दोनशे रुपये ला काय परवडटी ती दोनशे रुपये किलो ना किती लागती.
हाव ना मग ती बी एकशे वीस रुपये किलो आहे ना.
आणि नाही त्याला अजून औषध ते आणि भाव सापडतो का सापडत नाही.
हा भाव काय राहतो हम्म.
बाव सापडला तर काही वाटत नाही.
अन नाही
तेच म्हणलं आता ही बीयात नाही कहीच नाही मला आता पहा म्हणलं काय चालू आहे.
हा तुम्ही आम्ही की फोन केला तर तुम्हाला तुम्ही काही बोलल्याच नाही.
हा.. आवाजच त्यांचा
नाही आवाज ये उराला ना मलं तू काही मायात आली नाही आम्ही फोन केल तर तुला तर.
हा का.
अज या पाऊस आणलेली मी माहिती का सोयाबीन टाकली नाही.
हा..
त्या
मग आम्ही बी ट्रॅक्टरनाच पेरलं आम्ही सगळं चार हाव का? आम्ही चार एकर सोयाबीन टॅक्टरन पेरली. हा आम्ही हातान बी टाकली काही दोन चार एकर टाक. हा
तिड पाच त सां रा दोघाला तिघाला आणि ऍडजस्ट केलो असे मनगट दु सुरले वाल्ल्याना.
मग ती आता आहे हाय ओ दोघा तिघाला जर जात हम्म..
ओ आ चिकनगुनिया झाला का, असे म्हणले तरी आज.
हात पाय दुखालय.
हावू बाई
हाव ना
स आले नू आता म त काकडया भेंड्या गेलेंडाची वेल वर टाकायची
हावू का? आम्हाला तंबाट्या बांधाची आता उद्या पसून लावत. बांधला अदरक लावली तुम्ही.
अदर लावली ना.
अशे का? हम्म
तेला औषध नाही मारले गेलं ती मींदाची आहे.
हाव का?
हा आता प बाय हे जशीक पेरण्या फिरण्या आवरल्या का बा पाणी ना
हम पेरणी नाही आवरली का अजून.
अ जस्ट राहायली तोवर सगळा गो
हावू का?
आणि जरसे भरून उरवलं तर मग काही नाही वाटत.
हा वरून उघा काही वाटत नाही मग पेरायला बी न यायला बी बाया लावायला बी
मग अशा हो वल्लग ब्या काम किती करते माहिती ना आपल्याला.
हाव ना मग तेच ना.
आणि रोज कित्येक वाढून गेले ना.
हा अशे कामं होतच नाही मग.
तीनशे रुपये नाहीत नाही बाबा मी आता सव्वा सव्वा अकरा साडे अकरा होतेत.
हां साडे अकरा होतेय.
किती ग चालतो.
हमं
मग ते बा कुढं उठून कपडे घालायचे चेपाणी त्यांना एवढं वाल्यात पाणी लागत मेन.
मग पाणी लागतच पियला बियायला.
मजूराची
मग म मजुराची चांगली मजा आहे आपल्या काही नाही.
आणि आपल्याला काही येतंच नाही उरत क नाही उरत अजून
अ्म मग उरत का नाही उरत
निसता तान शेतकऱ्यांला आपल्या मालाला भाव नाय का?
नाही आपल्या मालाला काहीच भाव नाही.
आपल्या मलाला भावं नाही काहीच
त्याच्या मालाला आहे ना भाव.
आता आपण सोयाबीन काढितो त्या टायमला सोयाबीनला काय भाव राहतो.
हा.
आणि आता तीच सोयाबीन आपण बियाला घ्यायला आपल्याला.
घस बावी ना बियाला घ्या.
असंच ना ओ आता आपल्या मालाला भाव अस तर वाटत नाही जाण घ
हा हाव हम्म
काय माहिती आता मळ्यात आल्यावरच
माया तर तुम्ही आ नाही तर उद्या आला क येऊय मी बी
उद्या काय सांगा उद्याने येणार आम्ही इकडे तंपटी बांधाची उद्या मला.
सावडीन जोर आल्या ग.
हा सावळी ना म्हणजे नाही मी गा-गेलती तिकडं. पण मग त्या वांजीर राहिल्या ना तंबट गे एकल्याच होते.
हा का आणि तिकडे पट्टीवर काय लावीले.
अद्रक, सोयाबीन, तुर
सोयबिन पूर का
हा.
ते बिमग डी मुग नाही टाकलं का?
नाही टाका ना भुईमुग उडीदच टाकलं ना मग भुईमुग आणि ती.
घराजवळ
हा बिंदी गवत लावेले काही.
भरलला लागते ना आज
हा डोरायला लागत मग.
लोखंड कधी उभ केला मीड मय.
लोखंड का परवा दिवशी कालच
हा ते गवत भी लय झालं ना ओ त्याच्यात.
गवतलय झालं गवत उपटलं ओ.
कधी उतरलं?
अ कालच उपटलं माग उपटलं एक दिवस अन काल उपट काल का दुपरून आलतो ना दुपर पाोस उघाडयच दुपरून आलतो ना
ह्ही तेच म्हट जो लोक उचालत त्याो लोकांनाक होतो
हां नाही मग आम्ही दुपारून आलतो. तुम्ही मी मी माहिती माळव तोडून ने माळव तोडून नेहला असल तुम्ही
हव का दोन वाज्यालाल तू दर्शक मिर्च मिर
की एक दीड वाजयच्या लग घरी आलतो.
हाव का?
हा आता डांगरा चलाला डांगराले डांगरा जले अन डांगर आले का
ये ना
ह गेले खाया अजून
अ
ह डांगरा हाय का गेले.
हा एक गेलं एक हाय दोन आहेत
हा का दोन आहेना एकंद मला वाटाचं ठेवा.
हां बरं ठेवन मग हा
चालेन म
हा चालेल